हॅलो.
हा बोला.
हा कशी आहे बरंय का?
हो हो मी बरीये तुम्ही बरेयत ना. काय करता.
काय नाही मस्त निवांत आता जस्ट ऑफिस मधून आले. पंधरा वीस मिनिटांपूर्वी थोडे बसले. ऑफिस अवर्स मध्ये काही टाइम मिळतच नाही. बाकी काय मग शिक्षण चालूये का? म मॅरीड का अनमॅरिड काये?
आ शिक्षण झालाय माझ.
हम्म हम्म
शिक्षण झालं, बारावी केलय.
तरच
आता घरीच अस ते मी नाय.
अच्छा, मग बाकी कायी? ऑदर म्हणजे वर्क वगैरे असं काही.
हा, आरी वर्क करते मी. आणि अं टेलर आहे.
टेलरिंग वगैरे आरी वर्क मध्ये, एंब्रॉयडरी टाइप तस ना. ता नवीन वगैरे निघाले बग. हा का?
हा, पण अजून दुसऱ्यांची ऑर्डर नाही घेतले पण स्वतःच केलंय. आणि ब्लाऊज, ड्रेस
हम्म नाही कुठलीही गोष्ट असल ना तर आप पण आधी स्वतःवर ट्राय केल्यानंतरच मग आपल्याला समजत ना आणि आपल्याकड बघून पण लोक म्हणतात, अरे हे कुठून आणलं? कुठून घेतलं? मग परत आपण सांगू शकतो की आ मीच केलंय म्हणून मग नंतर मग ते आपोआप मार्केटिंग होत आणि मग ते आपल्याकड आपोआप कस्टमर येत राह
हो, म्हणजे आता मी दुसऱ्यांना शिवून दिला की विचारतात ना, हा कुठना शिवलास? अर ते बोलतात हिज्याकडन, म ते यतात ऑर्डर
हा, बरोबराय ना
चा वगैरे ऑ येतात, अजून आरेवर्कची नाय आले.
हा का? आजकाल ट्रेंडिंग परत वेगळ्या, हम् का? आजकाल वेगवेेगळ्या परत ट्रेंडिंग आहे, वेगवेगळ्या डिझाईन्स, वेगवेगळ्या पा फॅश शन मध्ये ब्लाउज शिवायचे, पॅटर्न वेगवेगळे राहतात.
हा ना
आणि आजकाल अ ते काठा पदराच्या साड्या असल्यानंतर ते ब्लाऊज ला दोन्ही साईड ला स्लीवज ला ते वर्क वगैरे असत ना, त्याचा जास्त ट्रेंड आलेलाय
सगला होत, सगल आता येतं मला मी करते ना
ह, ह, ह, ह
तर म येत.
अच्छा! बाकी मग दुसर काही आवड कसली इकाची, फिरायला वगैरे आवडतं का?
हो जाते ना फिरायला, आता पण जाणार आहोत पाऊस पडला की आता पाऊस पण दोन दिवस आला आणि कुठं गायब झाला.
तसच होत, यावेेळेस पाऊसच नाइये आमच फिक्स असत, तामिनी घाट
आमाना भेततात काय? चांगलाय्, मस्त आहे.
कुटल्या भागातून बोलताय?
आम्ही रायगड
अच्छा! रायगड म्हणजे इथेच आपलं पुण्यामध्येच हा रायगड ला यायचंय ना रायगड ला गेले असन ना, गडावर गेली असल ना? महाराजांच्या, हो का? माल मी तर आज जून गेली नाही, माझी इच्छा आहे. बघू या वर्षी घेऊन जातात, नाही ना अजून, बघू या वर्षी मिस्टर बोलले होते, जाऊया म्हणून
हा पावसाल्यात तर खूप छान असत वातावरण सगल हिरव गार होतं ना डोंगर, मस्त आहे बघ
खूप म्हणजे खूपच छान वाटत आता रील वगैरे पाहते ना मी इंस्टाला त ते अ म्हणजे एकदम मस्त वाटत ते पाहिल्यांदा त असं वाटत कधी जाऊ आम्ही
हाअ पावसाल्यात त अजून मस्त वाटत.
हा आणि चालायला पण थकवा वगैरे नाही जाणवत पावसात
हा तस वरती आहे खूप, अ पायऱ्या वगैरे
पायऱ्या खूपच आहेत ना, त्याच्या हो खूपच म्हणजे हा रोप वेे पण जायला जमत पण रोप वे ने काय नाई, जे चालत जाण्यात जे मजा आय ना
हा हा काही काहीना जमत नाही ना ते रोपेने जातात, बाकीचे जातात, बहुतेक त चालतच जातात. बाकीकी त्यांना जमत नाही त्यांना ते जातात
हा ना
हो
मस्त मला जायचंय मीला याला सिंहगड वगैरे गेलेले बाकी बऱच ठिकाणी गेले कोकणात वगैरे मा गणपतीपुळे हे अजून आलीबाग वगैरे
हा गणपतीपुळे म पण जायचं आहे पण गेले नाही मी कधी
हा ना आम्ही निघट तर पूर्ण असा म्हणजे पूर्ण असा रोड एकदम दोन्ही साईडनी अ झाड पावसाचं वातावरण थोडा थोडा पाऊस अजून अ धबधबे असतात छोटे छोटे मोठे छोट मोठे धबधबे वगैरे खरंच काय म्हणजे खूप तिथलं ते वाईब एवढे भारी असतात ना की माणसाला अस रिटर्न यायला नकोच वाटतं
हो हा मस्त आणि पावसालात तर पूर्ण हिरवगावर होत ना
हा ना
हो मस्त वाटत बघण्यासारखं आहे म्हणजे सगळीकडे फिरणं म्हणजे बघण्यासारखंच आहे गेल्यावर जला चांगला वाटतो फ्रेश
हा ना कसं आहे ना आता हे धावपळीच्या जगामध्ये आपल्याला थोडासा हे पण पाहिजे ना दिवसभर काम काम हे ते थोडं फिरायला पण आहे तोपर्यंत यायचं फिरून फिरलं तर ठीक आहे का
हो घरात बसून पण तस पण कंटायला येतं ना मग जरा फिरायला तर जायलाच पाहिजे
हो जायलाच पाहिजे बाकी मग घरचं काय हा ऑफिस असत माझ स सकाळी दहा ते संध्याकाळी सात पर्यंत आणि त्यानंतर मग घरी आल्यावर घरच आवरायचं फ्रेश वगैरे होन अजून काय आवरलं नाही मी बसली म आपण एखादा कॉल तरी करावा वेळ तर अस दिवसभर भेटत नाही
हो तुम्ही ऑफिसला जाता म्हणजे तुम्हाला तर टाइम नसेलच भेटत
टायमच नाही भेटत ना ते कॉलिंग माझ्याच ऑफिस एवढे कॉल चालू असतात ना फोनवर त्यामुळे मला का जमत नाही आणि त्या त्यात त्यात परत अजून दहा मिनिट बोलायचं मग ग नाही ना होत एवढं असं
तेच आहे टाईम लागतो ना
हो म्हणजे बर तर माझे ह कॉल वगैरे आता बघू आता नेक्स्ट टास्क वगैरे काय येतोय त्यावर पण डिपेंड आहे पण सध्या जे चालू आहे मला मी नवीनच आहे मला अजून काय माहि ती नाही हो आतली
मी पण नवीनच आहे एवढं काय मला पण तीन चार दिवस झाले.
मला पण तेच तीन चार दिवस झालेत बट एका दिवसात ते कॉल असं करायला पाहिजे होते पण नाही जमत ना काय करणार दहा दहा मिनिट जरी घालवायचे म्हटले तरी हो आणि हे कस ना ते ह्याच्या माध्यमात बघा आपल्याला जवळपास ना कि किती अनोन व्यक्तीशी आपण बोलतो.
हो.
अननोन व्यक्तीशी आणि संपर्क मग इकडच्या तिकडच्या गप्पा म्हणजे हे पण एक एक प्रकारच काय म्हणतात त्याला विरंगुळाच आहे ना दहा मिनट अनोळ की व्यक्तीशी आपण किती तरी बोलू शकतो ओळखीच्या व्यक्ती
आणि त्यांचकडे काय आहे तो आपल्याला समजता आपल्याकडे
समजत हो नाही तर अस कधीच कधी आपली भेट किंवा असं कधी बोलणं झालं असतं. तू कुठे आहे मी कुठे आहे? म्हणजे ह्यच्या माध्यमातून म्हणजे ओळख पण होते जवळीेक येते. आणि विशेष म्हणजे कॉन्टॅक्ट पण राहतो आपल्याकडे चला बाबा ह्या ही इथली व्यक्ती होती माझ्या जस्ट मी आलीच रायगडला तर मी म्हणणार अरे हा माझ हीच्याशी बोलणं झालं होत. मग चला आता हिला कॉल करावा हिला भेटाव असं म्हणजे होत कधी कधी हा बरेच असे म्हणजे इन्सिडेंट सुमूतात
हा.
हा. आता मी पण आता पुण्यातच राहते ना पुण्यातच राहते त्यामुळे काय जवळच आहे समजा आपल्या आता इथून जाया जायचं. च म्हटलं तरी बरेच म्हणजे आमचे सर लोक वगैरे लास्ट टाईम पण म्हणत होते मॅडम चला ट्रीपला पण नंतर त्या आमच्याच कॅन सल झालं सगळ्याचच कॅन्सल झालं म यावर्षी जाणार आहेत ते आता माझ्या मैत्रिणी किंवा मग फॅमिली सहसा म्हणजे अ फॅमिली सोबतच येईल रायगड कारण ऑफिस फ्रेंड सोबत यायचं म्हणल तर तेवढ वन डे रिटर्न याव लागत तस थांबायला असं कस थांबूू नाही ना शकत आपण वस्ती करायला. हा म्हणजे थांबायचं म्हटल्यार मग फॅमिली सोबतच याव लागतं. त्यां त्या लोकांसोबत यायचं म्हटल्यावर आपण प टे निघून रात्री घरी आल तरी काय प्रॉब्लेम नसतो हा ते पण संडे कशाला रे मग बाकी अजून काय म्हणतेय?
नाही बोलले तुमचे किती झाले टास्क?
माझा तर पहिला टास्क आहे त्यात पण आता अशी एक पाच कॉलच होत ना आता हा शे पाचवा कॉल होता माझा चार कॉल झाले होते माझे
हम्म बरं बगा अजून पुढे येतील तुम्हाला तीस आहेत ना तुम्हाला टाईम नाही भेटत एवढा
हम्म बघू आता काय होत त्यात पण वेगवेगळे काय विषय आहेत कस आहे काय
हा आहे अजून पुढं खूप आहे मला पण नाही आला पण माझी बहीण वगैरे करते ना तिला आलेत
चल मग बोलून मस्त वाटलं आपल्या परत अजून काय म्हणत कध साडे
हो हो
हा साडेत
चालेल ठीक हा ठीक आहे ठीक आहे करा मग तुम्हा टाम घला क
हा चालेल ना करल ना मी फोन
ओके चला बाय ठेवू ना
हम्म बाय बाय
हा
हम्म हम्म